हॅलो.
बोला ना हॅलो.
म्हटलं झालं का जेवण.
हा झालं न जेवण तुमचं.
आमचं पण झालं.
हा हा आज वारची.
लईच आहे न हा पाऊस आला आणि वार सुटल. आता एका वेळ मला किंती येेतत वारे ना पण.
हा.
ते ददन बि नाही आलं ना पाऊस एवढा.
हा तो जिम जिमच होता ना. हा.
बत कुणी कुणी घ ना निंदल्या काय माहिती.
हा.
केलती.
आज वांग्याची भाजी केलती कढी केलती.
डब्याला पोरायला.
पोरायला वांग्याची भाजी दिली. आम्हाला कडी केली. खा.
तुमच्या घरी.
आ. नाही ओ इकचाय. पण मग आज एखाद दिव एखा दिवशी चा नाही पेले तर मगं राहत.
लागतेना पोरायला पण.
हा. हम्म.
काय कामच.
काम भर कुठं चाले आहे आता वावर तयार करायच. त्यांच्यात सोयाबीन टाकायचे गोबी लावायचे.
आता लय होईल न ती.
पण मग आता त्याच्यात वापस नव्हती न पाऊस ना कुठ तयार झाली ते.
पण अजून चालू आहे ना पेरणी आमची माणसं पण पेरणी करू राहिले.
हा. हा. हम्म तुमचे झाले का जेवण गीवण?
हा जेवून नाही आले ते काही बाजार काढायचं होतं काही भेडंत आणायच होतं. दोघ जण इकडे गेली दोघ जण घरी हे.
हा. हा.
हा. आपण तेच काय आलो चालू च नका इक काम
हा हा हा.
एल जास्त ह उगेल ते वेल काढाला येती उरलं.
हा का.
त्याला सारे दोघं तिघ लागत होते.
हा हा हा.
पण ते दोघं असल्यामुळे गोंधळ झाल ना.
हा का? हम्म.
आता बया बी काय रोज घेत्या, काय नाही.
काहीही म्हणते बया. चारशे द्या आणि तीनशे द्या आणि साडेतीनशे द्या.
सोयाबीन. अद्रक लावाला साडे तीनशे रुपये रोज.
हा.
काय कराव बाई शेतकऱ्यांन बी?
आता कोनय तर चारशे म्हणतं.
मग तेच आहे ना, पण मग शेतकऱ्याला काय राहतो विचार करा बरं.
हा.
की मालाला भाव नाही, काही नाही.
हा.
आता केला किती खर्च आहे काय येतं काय.
हा.
आता लावायचा साडेतीनशे रुपये रोज.
हा.
आता निंदला अकरा वाजेशिवाय येत नाही. पाऊस आला तर निंन होत नाही. मग पाऊस आल्यावर तर लईच होतं ना, काम होत नाही बा जर्शी नाही नाही चला चला चला चला इकडं पळा आणि तिकडं पळा.